हा बोला की?
हा बोला हा येतोय की
हो.
हा हा काय नाही बघा आहे आता जेवण बनवलंय आता जेवायचं.
अजून जेवा्हाय नाहीसा.
नाही अजून.
हा.
जेवायचं आता
हा -हा
हम्म
हा.
तुमचं जेवण झालं?
आं?
जेवण झालं.
जेवण आमचं आताच झालं. आता जेवून बसले होते. अ.. म.. मुलं वैगैरे तुम्हाला.. का नाही...
नाही -नाही.. आत्ताच म्हणजे आत्ताच लग्न झालय माझं पाच महिने झाले.
होय का. हा -हा हं.. मग काय कुठे फिराय वैगैरे गेलतासा...
नाही अजून आता... जायचं आता. पावसाळ्यात.
पावसाळ्यात फिराय जायच... तरी पण असं आवडतंय असं ठिकाण कोणतय म.. तुम्हाला का तस काय नाहीए..
नाही असं काय नाही. फिरायलाच आवडतय कुणीकड पण.
अ हं... कुणिकड बी... अ... म... आता या ह्या-ह्या चार -पाच महिन्या तर नशिलाच गेलेल का गेलासा.
नाही अ... नाही ते अ.. काय फक्त इथलेच जवळचेच केलेत.
तेवढेच केले सा हा. अ.. आधी मग लग्नाच्या आधी कुठे फिरायला वैगैरे गेलतासा....
लग्नाच्या आधी म्हटलं तर मग अ...
मैत्रिणीसोबत वैगैरे भेट.
हा ते कसं म्हणजे कॉलेजमध ते न आणि वगैरे ते तेवढं तसं गेलेलं.
फिरायला वैगैरे..... हा..... हा... हा.... अ....
हम्...
इथ म.. इथे आता.. तुमच्यात तिथं जवळपास बघण्यासारखं काय मग का नाहीचं अजून माहिती तुम्हाला.
जवळपास बघण्यासारखं म्हणजे असं काय महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर.
हा...
मी पण इथलीच आहे.
ह.. हा.... हा... नाही इथे पण.. आहे दुसरं बघण्यासारखं पण छान आहे. इथ आपलं.. झाज मंदिर. हो तर रामलिंग वैगैरे ते पण निसर्गरम्य आहे ते एकदम बघायला.
हा.. होय. ते रामलिंगच्या वरती वैगैरे छान आहे ते.
होय-. होय ते आलम प्रभू.
हा.... अ...
हा छान आहे ते बघण्यासारखा आहे सगळं. स्पॉट ते सगळे... उन्हाळ्यात ट्रॅकिंग ला वैगैरे सगळे तिकडेच जातात ना... हो -हो छान आहे. ते. हा.. मुलांना वैगैरे असं सुट्टीच्या दिवशी घेऊन जाऊन असं. छान वाटतय.
ती उन्हाळ्यातच तेवढं जाती पावसाळ्यात काय तिथं नाही एवढं. सगळं माती -मातीच आहे नाय. अजून.
होय.. पावसाळ्यात म्हटलं तर फक्त श्रावन महिन्यात तिथे गर्दी होत्या..
हा आता... श्रावण महिना होतोय की चालू..
होय श्रावण महिना चालू झाल्यावर हो.. होय. श्रावण महिन्यात खूप गर्दी असत्या... आता.. ते.. महा.. हेच ना... शंकराचं देवस्थान त्यामुळे.. अस.. होय..
वरण पण वरती.... गेल्या नंतर न.. ते पण छान दिसते असं म्हणजे फुळ निसर्ग भारी दिसतोय ते. ह ते पावसाळ्यात बघण्यासारखं- काय पण तिथं जायला त्यां तेवढं तर असं वई प्रॉब्लेम.
होय नाही आहे छान आहे ते पावसाळ्यात बघण्यासारखं पण आता त्याला अस वेगळा वेळ काढून असं जाय पाहिजे छान असं काही तर जेवण वगैरे बणवून घेऊन.
हा घेऊन वरती जेवायला वगैरे मंदिर त्यांनी पण छान आहेत वरती.
हो होय छान आहे आणि एकदम असं तिथे गेल्याना तर एक शांत वाटते गेले की मन प्रसन्न होत.
हो शांत आहे तिथ वरती जास्त
आम्ही पण आमची मुलं ना सुट्टते असली ना की घेऊन मजा येतोय शाळेमध्ये शाळेत. सुट्टे असले की मग जातोय घेवून.
जातय का ह मग घरीच असतेय का? तुम्ही.
अ होय घरीच असते मी घरातलंच का आपलं. चालू असतय शिवण काम करते.
होय म्हणजे काय ड्रेस वगैरे.
अ नाही ब्लाऊज शिवते परत आपल्या साडी पिको फॉल तेन.
ह् ह फॅन्सी ब्लाऊज वगैरे घता आहे काय?
फॅन्सी ब्लाउज म्हटलं तर असं आता प्रिन्सेस कट मध्ये आणि आपलं कटोरी खरं- स जास्ती एवढं फॅन्सी नाही आहे घ तुला हा. म लईच असं ऍडव्हान्स पुढच लईच असतं ना तेवढं नाही करत. काय होत मग त्याच्यामध्ये ना काय प्रॉब्लेम होतो एक तर- अ मी शिकले निम्म शिकले आणि निम्म्यानंतर हे झालं म्हणजे आमच्या मॅडम होत ना. त्यांनी त्यांच्या मुलगीच्या आणि मुलग्याच त्यांच्या जॉबच बाहेर होत मग तिकडे गेलं त्यांनी. मग त्यांनी ते मधीच थांबवलं त्यांचं मग आता त्याच्यानंतर- थोडंसं शिक म्हणजे जेवढं शिकलंय तेवढं म्हणजे ब्लाउज फिटिंग वगैरे तुम्हा परफेक्ट सगळं असते. फक्त कस ऍडव्हान्स पुरत डिझाईन वगैरे ज करायला लईच असं गेलं ना. की त्याच्यामध्ये कसं होतं माहिय मग- ब्लाऊज मध्ये काय जर कमी जास्त व्हाय जातय आणि मग ते काय ज साड्यात रेख तर चांगले असते हा मगच एक हा. बिघडत आहे मग त्यामुळे कसं हा आपल्याला- ती गोष्ट नाही जमत तर मी सगळ्यां सांगतो बरोर नाही जमत कारण एक समोरच्या व्यक्ती ना कसं एक- तर पैसे घालून आणले असते ते.
होय.
मग त्याच बघडून दे ना म्हहिजे.
हा हा नाही ते बरं आहे आहे ते परफेक्ट- करून द्यायचं ते बरं आहे.
आहे ते गोष्टी परफेक्ट आहे त्यांना म्हणजे हां मी सांगते की बाबा एवढे एवढी मला म्हणजेेतता डिझाईन. पण हा एवढ्या एवढ्या डिझाईन येते दाखवते मी हा डिझाईन हा ह मी करू शकते असं. मग अशा डिझाईन टा हे करून ह मग. आतापर्यंत तरी मी ज्यांना ज्यांना शिवून दिले आहेत त्यांचे तररी फिटिंग आलेले आहेत व्यवस्थित. सगळ्यांचे आपलं प्रिनसेस कट असो किंवा कटोरीच असो दोन्ही हा आलीत व्यवस्थित असं काय कुठं तरी नकळत- काहीतरी पाऊंचा आणि इंचान काहीतरी एक असं इकडं हा. जरा असत तेवढंच फीटिंगच वगैरे.
हा हा.
नाहीतर मग काय दुसरं नाही एवढं काय नसतं मग आणि आपलं पिको फॉल आणि करते मग घरातच.
होय, मग किती घेताय तुम्ही पक फॉल वगैरे कराय?
पिकोफॉल ला पन्नास रुपये घेतोय.
होय.
होय, पिकोफॉल करते घरी आता मुलं कशी जातात काय एकटा थोरला आहे तो दहावीला आहे मुलगा.
हा
धाकटा मुलगा आहे तो साहविला आहे दोघं पण शाळेत आहेत अकॅडमी मध्ये
हम्म
मग ते कसं होतं सकाळी आठला डबा बनवून म्हणजे आठ वाजता डबा वगैरे बनवून दिला ना त्यांना
हम्म
कि त्याच्यानंतर मग कसं आपलं घरातलं थोडस ना आवरायचं सगळं मग झाडून पुसून वगैरेे ते कपडे हे ते ह्याला म्हणजे एक अकरा पर्यंत आवरतेय अकरा कधी- कधी इकडे- तिकडे केले तर मग साडे अकराच. म्हणजे आवरलं की त्याच्यानंतर फ्री असतोय, मग हा मग त्याच्यानंतर मग काय शिवायचं वगैरे तेन
हा ते बरं काहीतरी घरात बसून काहीतरी काम
होय, ते कसं होतय बघ हा आणि बाहेर कसं जॉबला वगैरे जायचं म्हटलं ना कसं होतेय ते मुलांच सगळ व्यवस्थित करून सगळं मग आपण हे करून मगलय आपण धगधग करून घ्यायला लागतेय.
होय
आणि त्याला कसं मला दोन्ही पण मुलंच आहेत. त्यामुळे हा त्यामुळे ते सगळ्या गोष्टी मलाच करावे लागतात मुलगी असली की जराबा हा हे कर ते कर म्हणून काही ना काहीतरी जरासा हा सांगण्यापेक्षा त्या करतातच त्याना ते एक हेच असतेय. तसं मुलांचं नाही ना ते सगळं आपणच करायचं हं हं होय, आ न येता म्हणजे चारला शाळा सुटते त्यांची अकॅडमीला आहे ती अ चार ला सुटते. पण घरी यायला त्याना एक साडेचार वाजते मग धाकटा साडेचारला येतो. पण थोरल्यायचं कस शाळेमध्ये केले त्यांनी मुलं आता अभ्यास करत नाहीत ना घरी आल्यावर
हा.
दहावी म्हटल्यानंतर त्यांनी अस म्हणजे शाळेत त्यांच्या केलेय फक्त अकॅडमी पुरतं त्यांनी केलेय. चार ला शाळा सुटली ना एक सव्वा चार पर्यंत त्यांना अ ब्रेक देतात. सव्वा चार नंतर त्यांनी एक काहीतर पाहुणे पाच पर्यंत वाटतं एक अर्धा पाऊण तास ज्या काही शंका असतीला त्या म्हणजे सगळं शिक्षक असतात, त्यांच्यासंघ डिस्कस करायच्या सगळ्या शंका काय म्हणजे दिवसभरात तर काय शिकवलेलं समजलं नाही किंवा एखादा टॉपिक जर त्यांना लक्षात आलं नाही ती मुलं सगळी विचारतात त्या शिक्षकांना. आणि पाच वाजल्या पासून साडे सहा वाजेपर्यंत त्यांना रूम वेगवेगळ्या बसून एक -दोन, एक-दोन पोरं अशा प्रत्येक रूम मध्ये ठेवून असं त्यांना वाचन करायला लावतात त्यांनी
हम्म ते बरंय मग
हा हो आणि शाळेत कसं त्यांच्या कॅमेरे वगैरे आहेत. त्यामुळे असं बाबा! असं नाही कि ती पोरं वाचत बसली, तर शिक्षकांचं लक्ष नाही असं नाही कॅमेरे वगैरे आहेत, सगळ्या त्यांनी पूर्णपणे, लक्ष ठेवून असतात. त्या मुलांच्या वरती
हां! हां! ! मग चांगलं आहे.
दुसऱ्या मी, म्हणजे दुसरी आ! ! हच्यापेक्षा मी हिथं! तर बघितले त्यांना बेस्ट आहे, लहानपणापासून ते तिथंच आहेत शाळेमध्ये आणि आता तर तिने प्रगती, केलेली त्या शाळेत
आणि कॉलेज वगैरे?
हा कॉलेज वगैरे पण आहे! ! शाळेच पण हा! पाचवी ते दहावी फक्त अकडमी आहे तची
हा! हा! !
हा! ! आणि मग काय दुसरी आपली, अकॅडमी सोडून पण म्हणजे खाली अ दुसरी शाळा पण आहे, म्हणजे अकॅडमी परत हा आणि खाली दुसरी मुलं पण अशी आहेत, बरका? भरतात त्यांची काय शाळा मग अकरा ते पाच आपलं लिहिलेलं असतेय तशी आहे त्यांची
हा! हा! ते बरं! ! ते शिक्षकांच्या नजरेत अभ्यास होऊन जातो.
आत्ताच्या हे ना म्हंटलं असा तर
तर बरंच आहे ते
हा! म्हणजे एवढी आता शिक्षणाची स्पर्धा म्हटली की, जरा असं ऍडव्हान्स मध्ये बघायला पाहिजे
हो! !
आमच्या काळात ते ठीक होतं ना? बाबा! केवढं तरी शिकलं की झाला आणि त्या चालत होत मुली म्हणलं चालत होतं. की बाबा हा! असं ते म्हणायचं! ! हा आता नाही मुलांचं चाललं घ्या आता त्यांना सगळं बरोबरीन सगळं करायला पाहिजे
हो य!
आणि शिकल्याशिवाय ते सगळ ह्या बरोबरी नाही येणार पण मग नंतर मग आम्ही प्चातप करूनेणार का बाबा हे शिकवल बर झालं असत! अस त्यांना सगळ! त्यांना इंडियन टॅलेंट परत सीबीएस पॅटर्न आणि स्टेट बोर्डच घेतात त्यांना बत हम्म सने मध्ये घेतातना?
हा! !
मस्तच म्हणजे आहे मी असं म्हणत नाही बाबा! ती नंबरात या आणि तेवढी पण म्हणजे नंबरा पण अस हे! नाही पण आहे. जगाबरोबर ती तरी हाय अशी वडत जामावी पुढं अस हा म्हणजे, नंतर कोणत्याही परीक्षा देताना एकदम खाबर जाऊ आतापासून सगळ्या तयारीत असल्या की नंतर त्रास होत नाही त्या गोष्टी हा अ! ! ह म तुमचं मग कसं का माहेर तुमचं!
इथे करणजी
सलगंजी सम असल! !
हा तेवढत जास्त त्याला! !
आता तुम तुमची लाईफ आता! निवांध असणार आहे.
निवांताय होय अजून काय? नाही निवांतय आता!
आज अजून संघर्ष झाला नाहीये कसला
नाही नाही नाही ते लग्नातच नंतरचे एक दोन तीन वर्ष छान लाईफचे आणि नंतर पण असतात. पण मुलं वगैरे झाल्यानंतर असतात पण आपली थोडी बायकांची चिड चिड होते का तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी वाढल्या जातय. रुटीन बदलत आपल्या सगळं चेंजेस होतात आणि मला असं वाटायचं आधी कि बाबा लग्नाच्या आधी की नवरे यांचे बैल असं वाटायच नाही. ते काय असतं एवढी कशी चिडतात एवढी कशी आता कळतय मला ती का चिडत होती. आत्ता लक्षात येतेय माझ्या की नाही हे असं करत होती ती ते हे कारण होतं.
हा हा हा हा ते कसं आपल्यावर आलं की मग समजतं.
हो आणि आता असं मनात पण येतंय की एकेकदा होय नाही मी मनात येतय मग एकेकदा अरे मी जर मग एव एवढं काम केलं असत तर आई किती खुश झाली असती मला होय का नाही. नाही असं येत मनामध्ये खरंच की हा
तेव्हा आपण कंटाळा करतोय पण ते नंतरन समजतय‌.
होय किती छान असतय ते आदोगर नंतर बी असत्या लई छान लग्नानंतर तशी पण पण जोडीदाराच्या ह्याच्यावरती परत येतंय ते होय आणि आपल्या नातं कसं आपण टिगवतोय त्याच्या पण म्हणजे ते ह्याच्यावर हे सगळं बॉन्डिंग कसं आहे दोघांचं याच्यावर आहे ते ह
हम्म
मग आणि काय
मी आहे सिविल इंजिनियर
हो का मग तुमचं काय रुटीन मध्ये सकाळचा टिफिन वगैरे तुमचा होईत असेल.
हा नाही नाही घरीच येतात त्यानी पण
घरीच येतात होय.